हॅलो!
हा आवाज येतोय का?
हा येत.
हा काय करताय?
काय नाही चालुलंय की झाड लोट आता.
होय.
हम!
शेतात वगैरे कधी जाऊन आला असाल सकाळी.
आज नाही मी नाही गेली आज आ सनाच असल्यामुळ मुळ ह सणाच असल्यामुंळ मग नाही गेले काय‌.
हा हा हा का का फक्त गेले का?
वगैरे असलं की मग मी लई मग रावदी म्हणते ना. परत घराआता इथ येऊन आणि घरातलं करायचं. पण पुजायला जायच होतं वड त्यामुळे मग राह दे म्हटले.
हा हा होय कसं म्हणजे तो सगळं कसं सांभाळणार त स्वयंपाक पण करायच.
हा तर पाठी मागं पण कोण नाही ना! करायला कि बाबा पुढे गेल मी पाठीमाग त्यामुळ मग सगळं एकटेलाच बघायला लागते.
होय होय दमवत असेल ना मग तुम्हाला त्रास होतच. सेल्की सगळं एकट्याने बघायचं म्हणजे हो.
घरी हाय म्हटल्यावर केलंच पाहिजे.
जबाबदारी आहे म्हणल्यानंतर करायलाच पाहिजे. मुलगी असती तर तेवढं थोडी मुलगी पण मदत झाली असती. होय माझ्या मम्मीला मी करू लागते सोडा थोडं थोडं. ती पण जाते ना कामाला बाहेर.
कशात जातेत?
ती आमच्या इथ राजगिला लाडू बनवायच्या फॅक्टरीचे गावात. खूप आहे फॅक्टरीज म होय गावात आमच्या इथं म्हणजे आमच्या एरियामध्ये फ- फेमसच आहे आमचं गाव. ते राजगिरा लाडुसाठी. मग ति जे माझ्या घरा शेजारी्याचा आहे.
तासावर आहे का तुमच्या इथं पगार कसा असतोय?
होय होय तासावरतीच आहे.
हा म्हणजे आम्ही सांगलवाडीत राहतोय ना तिथं पण आहे आमचे. त मग त्यांनी आपण असं तासावरच देते म्ह बायकाच सगळ्या कामाला तिथं.
होय बायकांचंच काम असतं ते पुरुषांचं काही जास्त काम निघ ते घाणं वगैरे असतं म्हणतात.
काढून देतेेत पाकात घालून देते पुरुष.
होय होय. आमच्या मम्मीच्या कामावर पण त्या कामासाठीच फक्त म्हणजे पुरुष होता, आपण आता सगळंच काम ते बायका बायका करतात.
होय.
पूर्ण होय फक्त ते माल म्हणजे ज्यांच ते आहे ना जे मालक
हम्
ते फक्त म्हणजे ती जिथून ऑर्डर आली तिथ ऑर्डर पोचवायचं वगैरे तेच काम फक्त. तर ते पण ते घरचेच आहेत त्यांच्या बाहेरचे कोणीच नाही आहे.
हा ह मग किती वाजता जातील?
मम्मीला तिकड नऊ वाजता जावं लागत की सकाळी.
नऊ ते किती जायचं?
नऊ ते सहा टायमिंग आहे रेग्युलर पण आता थोडं आषाढीचा वगैरे सीझन मोठा असतोय ना त्यांचा. त्यामुळ मग नऊ ला गेली की संध्याकाळी साडेसात वगैरे वाचतात परत संध्या नाईटनी असते एक एकदा. कधी कधी तर हे भरपूर असत. होय मम्मी माझी पॅकिंगलाच आहे म्हणजे आता मम्मी मला वाटते जवळपास बारा वर्ष. अ झाली मम्मी हे काम करते आमची. म्हणजे जेव्हापासून ती फॅक्टरी चालू झाली तेव्हा लागली ते लागले तेव्हा पासून आहेच तिथं. मग मम्मीला माझे सगळंच काम येतं ते पूर्ण राजगिराची ते हे असते ना भाजून लहाया. पाडण्यापासून ते शेवट पॅकिंग करून पाठवण्या पर्यंत सगळं काम जमतं तिला.
हे नाही मशीन वगैरे नाही ती भाजायची?
आहे की मशीन नव्हती पहिल्यांदा आपण आता आणले त्यांनी एक दोन वर्ष झाले.
हा हां हां हां.
त्यामुळ ते पण जमते तिला आपण ते थोडं उष्ण तेच असल्यामुळे तब्येत पण बिघडणं वगैरे होते. हम् सुरुवातीला करत होती पण आता खूप वर्ष झाल्यामुळे ते थोडं दमवल्या दमवते त्यामुळे ते मग पॅकिंगचं वगैरे काम एवढं उष्णतेला नसतं. तर ते निवांत बस बसून असत त्यामुळे तेच करते ते आता सध्या.
हा हा हा ह. मग किती तरी पेमेंट म्हणजे महिन्याला किती भेटते असं?
महिन्याला नाही तर आठवड्याला देतात ते पेमेंट हा मग तिला काय ते म्हणजे एक्सपी म्हणजे जे जास्त. आच दिवसापासून आहे त्यांना थोडं जास्त ह असं आहे.
हं हं ह ह
माझ्या मम्मीला किती दोन दिवसाला एक काहीतरी अडीचशे रुपये. अडीचशे का दोनशे साठ असा काहीतरी पगार आहे. मग त्यातून मग ते काहीतरी त्यांचं असं आहे की टायमिंग वरती नाही आले की कि म ते त्या दिवस. त्या टाइमिंगच पगार कट हा कमी. करूना ते किती होईल तेवढं जे भेटतात.
आमच इ तर त बी तासला वीस रुपये का बावीस रुपये अस काहीतरी देतात वाटंत. तासावर आहे आमच्या इथ.
हो हिथं मम्मीला पण तासाला तीस रुपये असंच काहीतरी आहे वाटतं.
हं ह
ह मग ते किती पूर्ण दिवसाचा भरल्यानंतर दोनशे म्हणजे एक्झॅक्ट मला पण एवढं माहिती. नेहमी कशाला तिचा पगार वगैरे विचारणं चुकीचं दिसते ना ते.
हो की आपण कशाला काही चौकशी करायची.
होच की. मग तसं नाय म्हणजे थोडं थोडं ऐकायला मिळालेलं तेव्हा म्हणलेली की दोनशे साठ काय दोनशे. ते असं काहीतर आहे म्हणून हम्.
बसून वेळ वाया घालवण्यापेक्षा हे आपलं चांगलं आहे ना आपलं वेळ पण जातोय.
होय आणि कसं सुरुवातीपासूनच आमच्या घरी म्हणजे माझी मम्मी असु दे का ''--'' की असू दे आजी असू दे आम्ही. आमचं हे होतं पहिली मिरची कांडायचं मशीन असत. ना चटणी बनवायच ते दोन पाऱ्यांच ते मशीन होतं प्लस. आपलं शेवया बनवायचं मशीन होतं अशी दोन मशीनी होत्या. आणि म्ह ग म्हणजे गावात असं कोणाचं. नव्हतंस आम्ही किती एकदम छोटे छोटे होते आमच्या जन्मालाच घेतलेली मशणी होत त्या.
''हां ''हां''
मग ते आणि कसं हे. आप घर समोर बनवून भेटायचं वगैरे आपण आता असं सगळं विकत आणायला बघो''--'' तो शक्यतो सिटी काय सगळं विकत. कतच आणतो आपण मग हे कसं आम्ही रव्याचं पोतं वगैरे आणायचो. शेवयांसाठी मग ते माझ्या आजो ''--'' जो बा माझी मम्मी आजी काकी सगळं मिळून असं बनवत होते. त्यामुळे घरच काम झालं की आणि हे ह्या सीझनमध्ये. तसं ज ना ते महिन्याच्या सीझन मध्ये वगैरे. त्यामुळे दिवस सगळा त्यातच जायच आपलं म्हणजे घरच इन्कम व्हायचं स्वतः''--'' त्याच असं इन्कम असायचं. हा मग ते माझ्या आजोबा गेल्यानंतर मग ते थोडीशी जबाबदारी त्यांची. ती उचलयला कोण नव्हत अस झालं ते. मग त्यानंतर शेवयाचं मशीन हळूहळू बंद झालंच मग त्यानंतर चटणी. चटणीला किती एखाद दुस एखादच माणूस लागत ना चटणी बनवायला. पण शेवया बनवायला कसं थोडे ते तीन ते चार माणसं लागायची. मग ते शेवायाचं बंद झालं मग चटणीच होतं चालू थोडे दिवस मग. तर ते घर मग ते जिथ आमचं घर होतं ते पण थोडस असं जुन्या पद्धतीचं असल्यामुळे ते. पावसान ह्याच्या त्याच्यान ते पडून गेलं. आणि आजीला पण तब्येत हे नसल. साथ देतना सांगते ते पण बंद झालं होते आता मग बंदच आहे म त्यानंतर. तर काकी पण बाहेर कामाला जायला लागली मम्मी पण बाहेर जायला लागली. हा आजी घरी बसून तेवढं कधी कधी तर चटणी बनवायची आता ते पण बन आहे.
हं आता वय झाला असेल ना आजीचं.
ता वय पण झालेय आणि किती वर्ष झालीत. आता आम्ही लहा आमच्या जन्माला घेतलेल्या मस्''--'' होत त्या आता आम्हीच झालो बावीस तेवीस वर्षाचे. मग तेवढं होतच ते.
हा,
आणि घरी म्हणजे कामात राहिल्यानंतरच बरं असतं ते का आपल्याला आता आणि कंटिन्यू. कामात राहिला आणि कधीतरी एकाद दुसरा दिवस सुट्टी भेटली की अरे आज दिवसच जात. नाही दिवसच जात नाही असं.
आणि काम करणाऱ्या माणसाला तर तसच होत.
बसच वाटत नाही. होयस की आता माझ्या मम्मीच पण तसच आहे आता. म्हणजे दिवसभर काम असता ते आज सुट्टी आहे ह्याची ती सणाची सुट्ट ते असल्यामुळे आता ते काहीतरी काढून बसते. बाकीचे सगळी काम आवरली की आपल्या काय निवडा निवड करा. सामान व्यवस्थित ठेवा. कपाट लावा. असल काहीतरी काहीतरी काम काढत
होय होय होय की वेळ घालवायला पाहिजे ना.
होयच की ते दिवसभराच रुटीन ठरलेल असत. हा मग ते काय परत मग टाइम स्पेंड होत नसला की कि मग काय करायच म्हणायच आपल.
हा
त्यात ते गल्लीतल्या बायक बायका असत्यात की कधी बोलाय म्हणजे रोज कामाला गेल्यामुळे काही बोलायला मिळत नाही काय नाही. मग त्यात हा त्या दिसल्या की मग त्यांच्यासोबत थोडं बोलत वगैरे बसायच कट्ट्यावरती दारात. चालू असत तीच
हम्म
तुम्ही कुठ गल्लीत वगैरे अस जाता नि कुणा
कधी आमच्या त आमच्या बी इथं गल्लीत आमच्या कोण कोणाच्या जात नाही येत नाही काही नाही. सगळे आपल्या आपल्या कामातच असत्यात.
होय ते सिटी मध्ये असल्यामुळे ते असतेच थोड.
ह हा आणि आमच्या ख कस आहे तर कोण कायतर कायतर अस करतयच ना. कोण शिलाई करत ते कोण काय करतय अस. कामाला कोण म्हणजे तर कस बेदान्याचे स्टोरेज आहेत ना मोठे-मोठे. हा मही बायका भरपूर कामाला जाते स्टोरेजला आमच्या इथ.
होय आमच्या इथ पण गावात भरपूर काम आहेत बायकांना‌ हे राजगिऱ्या लाडूचे किती फॅक्टरीज आहेत. परत ते बेकरीज आहेत दोन- चार.
हम्म- हम्म-हम्म
काजू काजू असतात ना ते. म्हणजे फळासोबतच काजू येतात. मग ते सगळ साफसफाई करून ते पूर्ण म्हणजे विक्री करण्यापर्यंतचे असतात ते पण दोन चार आहेत. परत आणि शेतात वगैरे ते भांगलणी वगैरे करायला काप वगैरे करायला ते आणि काम करणाऱ्या बायका वेगळ्याच आहेत.
होय, मग भरपूर आहेत तुमच्या इकड मग भरपूर आहेत काम मग.
होय, परगावच्या लोक बायका पण येतात इथ आमच्या गावात काम करायला. म्हणजे सिटी आमच्या गावा साईडला सीट सिटी आहे. सिटीत जाणाऱ्या पण वेगळ्याच आहेत. त्या ऑफिस वर्क वैगरे करणाऱ्या
हा पण अस न शिकलेल्या बायकांना पण अस म्हणजे चांगल आहे तुमच्या इथ कामात
होय होय घरात अस कोण तुम्हाला दिस आणि जरी घरात बसणाऱ्या असल्या तरी पण ते मग गारमेंट्सचे वैगेरे काम असतात ते पण करतात ना.
ते ग म्हणजे देत्यात गारमेंट मध्ये तुमच्या इकडे?
होय होय देतात. म्हणजे तुम्हाला जर इथ आमच्या इथ येऊन आम म्हणजे तिथ जर गारमेंट्समध्ये जायच म्हटलं तर आपण टाइम लिमिट असतना ना एवढ्या लिमिटमध्ये, म्हणजे एवढा टाम लिमट तुम्हाला हित शिवावच लागेल, मग घरी असल की कस आपण आपल्या टाईम नुसार शिवून देऊ शकतो. तो असं असताना.
हा.
चालेल ठीवू का?
हा.